हॅलो
हा बरी आहेस का?
हाय कि तू आवाज येतोय का?
हा येतोय येतोय.
हा बोल की.
परेश काय म्हणलं
हाय की तू
हाय की काय चाललय?
काय नाही बघ झोपलेलो
हाय
जेवण होय होय जेवण करूनच बघ
आम्ही हा आम्ही पण आत्ताच जेवण करून बसलेलोय पप्पा मम्मी कसे आहेत
हा मस्त आहेत बघ ते झोपलेत आत्ताच झोपले मम्मी वगैरे
भाऊ भाऊराया
भाऊराया गेले कामावर नाईट आहे ना त्यांची
नाईट चालूय व्हय
होय.
काय आज स्पेशल काय मेनू होता काय?
आज स्पेशल काय नव्हतं बघ काल होतं बघ स्पेशल
काल स्पेशल होतं होय आज आमच्यात स्पेशल होतं
होय काय काल आमच्यात काय स्पेशल म्हणजे हे होतं बघ काय ते आपलं श्रीखंड वगैरे
हम्म आज तुमच्या वहिणीनं आज तुमच्या वहिणीची फरमाइश होती आज चाईनीज पाहिजे म्हणून
होय बरं बरं.
आज काय राईस वगैरे असं आं
मग काय जोरात आहे की मग
मग काय तवर अंकल पण म्हटले
हम्म.
अंकल पण म्हणले तेच जाऊन घेऊन ये जाऊन घेऊन आलो मग. दादा पण गेलेत ना पंढरपूरला
होय दादा गेल्यात की आणि खरं पाणी आलंय ना नदीला त्या
होय होय भरपूर पाणी आलंय अरे पा आळंदी आळंदीमध्ये पण पुर आलाय जाऊ नका म्हणत्यात तरी पण गेलेत
मग ते जातात हा तेच आता बोलाल तो दिदी सोबत दिदी पण तेच बोलले मला की असं असं दादा गेलत
हा.
आणि पाणी आलंय ऐकली नाहीत काय नाहीत गेल्यात आता
अरे व्हय की सगळेजण सांगायला लागले काय ऐकनात काय नाहीत हे ह्याच्यात गेले पुण्यात गेले आणि तिथं अडकून बसले आहेत पुण्यामध्ये
पुण्यामध्ये अडकलात अजून गेली ना पंढरपूर मध्ये मग
पुण्यामध्ये म्हणजे ते आळंदी जवळच गेले पण आळंदीत गावात नाही ते अलीकडेच कुठ तर अडक अडकलेत ते अलीकडेच कुठ तरी वस्ती मारलीय त्यांनी ते आता तिथन कधी पालखी निघळेल त्या टाइमाला जाणार ते आम्हाला पण जायचं होतं वारी वारीला, काही पावसामुळे सगळ अवघड झालंय.
होय.
बघू ओम्या लागलाय याला जाऊया तिरपतीला
हम्म हम्म हम्म बघा की मग काय होतंय
सगळी जण आपण बरणी पाऊंडच सगळी जाय म्हणू लागत्या
हम्म जय कि मग.
ओम्या
वहिनी नि ठेवून जायात काय?
हा हो मन ठेवूनच आहेज आहे.
हा मग चालतय की.
अ म्हजे वहिणी. त्याशिवाय वाहिनी मला धरून बसायचे नाही.
वय धरून हांणत मग वहिनी.
होच की आणि का मावशी वगैरेय कसे आहेत?
आहेत आहेत मस्त आहेत बघ झोपल्यात सगळीजण.
चचु काय.
हेच नाही नाही झोपल्यात जाणार पहाटेच. तेच तुझा फोन होय फोन आलाय म्हणा बसलोय.
हां दिदीचा काही फोन आलता का?
होय आलत कि दिदी चा आलता. दोन्ही पण दीदी चा आलतं.
सोनूचा काही फोनता का पुण्यात?
होय आवता.
तिच्या तिकडे पण पुर आलाय.
वय सुट्टी आहे म्हटली.
हम्म. काय त्यां त्या म्हणजे त्यांच्या एरियातच कुठ तर पुर आला वाटतं. कंपनीकडे जातेलं ते बस बंद
हम्म बस बंद आहे बोलली मला पण. जायला नाही वाट नाही दोन दिवस झालं घरी आहे सुट्ट. टाकल्या उद्या बघायचं आणि जायचं म्हण लागल्या.
लागले तुला इकडे ये म्हणून तर काय ऐक नाही झाले. येम अनो जतीला ना. ते काम काडू ते आता दोन दिवसात काम पाऊस पण कमी आला वरती तिकडे.
हम्म थोडा ऐक तुमच्या इकडं.
इकडे सकाळपासून पोहोचचा आलाय.
होय इकडं थांबून थांबून.
इथ पण तसच आहे पण बारीक एकसारखा पोहचाईल. थांबत म्हणून म्हणजे बारीकच आहे थांबत नाही.
हम्म हम्म.
नदीला तर पाणी एवढं वाढले सांगलीला पण पाणी वाढले कृष्णा नदी.
होय.
हो आता जरा मी आ आज संध्याकाळी जर. पाऊस झाला का नाहीर उद्या पात्राच बाहेर पाणी पडली एवढं पाणी. तुमच्या इकडडे पण पाणी भरपूर आले वाटतं पंचगंगेला.
होय आमचं होय खालचं हे. पूल तर बंद केलाय.
आता कसं करायचं रे तिरुपतीला मग फिराय उघड्याचा पावसा आहे.
हम्म बोरगाव कडून आहे कि वाट.
तिरपतीला जायला उघडा आहे की.
होय पावसाच्या याच्या्यात मागच्या याला. ओंकार त्यांनी गेले ते कुठं त्यांना एवढं दर्शन भेटलेलं.
हम्म आणि ते पावसात असल्या म. डलं म्हणजे तिथ डोंगरावर ना मंदिर ते. त्याच्यामुळेग तिकडे जात सगळे वाटर बंद असतात पावसाच्या प्रवाहामुळे ते. पाणी तन वरण खाली इकडे येत असते नाही त्याच्यामुळे सगळं उघड होते तथे. हो म आता किती वाजता येणार मग.
कास काय आटला.
नाईट रे.
हम.
कुठे जातय कामाला.
इचलकरंजी मध्ये.
हो.
हो.
ते मशीनवरच आहे काय.
होय होय मशीनवरच आहे हा.
तुझं काय चाललंय मग.
माझा हॉस्पिटल निवांत.
हपिटलच आहे अगोदर त जिथे तिथे बंद केले काय.
होय होय ते बंद केलं.
आता नवीन टिकाण लागली चांगलं आहे गरीे ते.
होय नाही वानताय का मी एक नाही दोन नाही कुणाचं मस्त आहे का.
वगैरे सगळे आहेत का सांाळून घेणार.
सगळळा छान आहे स्टाफ.
विजेताज ते नलते वाढते.
होय.
लाडू पण आगते.
होय खूप जागा केली ती.
हो काय
दम वादम वा करत होती गेल्या तर आता गमना झाले बसलेस.
असंच वाते.
दिदी लकल फोन के. हो ते काय त्यांचं हे झालंय ना म्हण ते काय आलं नाही तिकडं आले आता.
हा इकडे पण लागलेल या म्हणून. ते दा त्यांचं काम होतं त्या दादा पण लागणार होते ना. प दाद गेली गडंदला.
हम्म
ते आता बघव जायचे कधी काम करते ते आणि अभिषेक त्यांनी काही घर बांधाय घेतले.
होय.
घरा घराच रोनेशन चालू आहे त्यांच्या.
होय होय आता फरशी वगैरे घातल्या ना मावशीने छान दिसले खर.
गेलती का बघाले तू.
नाही जाईला.
मला पण जायचं आहेर काय कामातून टाइमच भेटून जायलाय. बघे या शनिवारवारी बघू जाऊन येणार आहे.
हम्म तिकडं गेला की या की इकडं.
आम्हीच येतो तिकडं तुम्ही या कधी तर.
ह् युए की येणाररकी. या पावसाचे ना कुठं जव वाटणा झाचाले. त्यांना काय जाऊ वाटण झाले.
हम्म त कधी आल तिथू वर्ष झालं असेल त्याला आता
होय
त्याच्यावर अजून आलेलं नाही लग्न ज वळेला झालेली माझ्याला
होय
काही इसराय वगैरे त्यां स कशी आहेत
सगळे छान आहेत मस्त आहेत सगळी झोपल्यात
पाऊस चालला गेरे तिकडे आता
होय आहे की बारी
इकड नाही आमच्या इकडे आमच्या इकड पाणी नाही दोन तीन दिवस झाले
होय
ह पिण्यासाठी पण पाणी नाही आणि आंघोळीसाठीठी पण पाणी नाही आणि आमचे बोर आहेत
करायला बोरं आहे ना
होय पण ते लायटीचा प्रॉब्लेम झाला होता ते दोन तीन मोटरी बन पडलेत म तर ती पाट मागून बबलेच्यात ना पाणी घ्यायला लागलो आम्ही
ह् ह्ं ह्ं हं
कितन पाणी आना ज खांद्यावरून घेऊन यायचं परत टाक्या भरायच्या अस चालू आहे आमच्यात आता भरले सडू पाणी करता पुरत आता उद्या बहुतेक चालू होईल मोटर चाले चालीस रुपय कयचे हम्म
हम् हम् हम
दोन मिनिट थांबग नंतर कॉल करतेो तुला मी फोन यायलागेला
हा ठीक आहे